हॅलो भाई बोल बोलोना क्या करये आंटी. बाई मी मराठीत बोलते मला काय हिंदी जमत नाही. नाय ऑंटी मुझे मराठी नाय आती.
मला मराठी समजते ना, जावून जाउदे म
ये बाई बोलते तुझ्या साठी, हा जशी येईल तशी बोल बाई काय करती.
पटापटा बोल बाई. हा जेवली का?
अ बाय.
हा बाई जेवन झाल बोसलो रीकाम हा हम्म
घोश खायलागल घोश खाती का तू घोश खाती, घोश म्हन जे काय बर.
डुकराच मटण,
तुझा नवरा
हॅलो. आवाज नाहीे येते का? बावळटे का ग तू.
काय टाइमपासच करायच म काय करणारे, तू काय मला टाइपास म्हणून फोन लावते काव.
झापड ओडूका तुझ्या आ. असा एक दिन ना तुला.
सुन तेरा
कोण इवळत ग तुमच्या इथं, आव ती एक यडी बाईये, दोन चार रुपये देऊन पुढे हाकल ना. छुट्टा नही हमारे पास, उसको बोल फिर आगे जाओ आगे जाओ, आगे जाओ छुट्टा नरेंद्र मोदी. तुम्ही नरेंद्र मोदीला ओळखता का नाही नाही. मम्मे ना नरेंद्र मोदी. नाही नाही. आवाज येत नाही.
हॅलो
बोल बाई काय र बला पड का चालू ल ब बोला या रि तर बज एवढा फस्ट स टाईम जातो तर फोन म ईने जाते ना ते तर आहे बा काय करती. आज ते काय ते घुसारीच नाही मिळत.
हा ना ती घूस एवढी मोठी घूस आहे ना.
हा ना नाही तेव्हा बशीर राह आवाजी कॉ चालू होणार आहे. कोण कोण जी मट हा बारा वाजतो ना जिम चालू होती.
हा बाई नको बाई मला काही वजन उचललं जात मला.
कसली ती जिम मारती. तिथे हाड ठिसूळ होऊन गेले, मी घरातून नाही का बा त झाड मी तुमच्याड चाल कशी आली ती इथं म्हट का ना ते स्टोर्या सांगितलं ते बाबूळ त्या आवाजला आता
एवढ काय बाई आवड हो माझ कुत हो काय्र मावळे हेेत होत आम्ही जास् खाल्लं म्ह
जाऊ दे जाऊ दे काय कर् बोला म म म्हणतात ना बाब तला माहितीय का? तुला माहितीय का माझी काकू आहे ना तिथ एक मैत्रिण आहे ना. तर ती शक वडा जात होती ती जेवण वगैरे कोण आणते बाळ झाड होतो. की नाही त झाडावरर बसलेली होती. घित थंडी तप बरला.
उलट सरळ बाई होती त्याच्यावर
आस्त ए खरं बसलेली होती त्या झाडेवर
पांढर साडवली बाई बाबू म्हणून तिथे काही खात नाही जात नाही.
अ तेलकट खात नाही काही नाही
असं असतं का करत ना माझा आवाज येत आहे का ग तुला? हॅलो मजा आवाज येतो आहे येतो आहे ना?
बोल काय चाल मरा शर्मानना मेरी जा
बोल बाकी अजून काय म्हणते.
शाल तुझी आ अज काय म्हण तुला पाहिलं य देवला तुला मी गाणंऐकू सिंगिंग करू का थोडी जाईल ना ह लावलं करण बाई करण
कर वे करणा
चच चलो हमारे सिंगर बोलो तेरान शरमाना मेरी जान
हा भीम
आमच संगर सिंगर झाला बेसूर आहे. सुरच नाही त्याला. हां.
बेसुरा बेसुराय. भाई माझ्या मोबाईल चार्जिंग नाही ग. एक तर माझा मोबाईल खराब झाला. मला मोबाईल बदलायचा होता. पण काय करते पैसेच नाही. बर मी भांडी धुणं करते. आयफोन बाई तू तू आहे. आम्ही आम्हीये नवरा मुत पितो. ऐक ना ना बाई जाऊदे. रिचार्ज दुसरा मारून देतो काय?
चालू आहे. माझा याचा दिवस द्यायचा.
हा का ह देेऊन टाकावा रिटर्न.
मस्त आहे ना बाई आपल्याकडे कमी का? किती पटवलय? अरे लई आपल्याकड टेन्शन नाही घ्यायचं. एका वरती थोडी ना काही सोन नाणं काही पडलय ना त्या बोक्यासारख करती वाटत तू थुं. ह. मग त्याच्याच बाजूला बसते रोज ते गुण सगळे नाही का डोक्यातून गेलेले आता.
काय करावं? काय नाही?
आपले आईवडिल मुळ करत नाही. आपण संस्कार आडवे येतात कुठं करत? त्याची पायरी चढायची रिकामी
काय बी पण आता काय करते? बाऐ क मला वाटल की काहीतरी आलंच का आलं म्हण ते चालं.
बोला मग काय चालूय ताई?
काही नाही बाई. लय बोर होऊन राहिलं. कोणी बोलायला नाही काही नाही? द ते काय बाई घुमटतय एवढा आहे की बस आपल्याला काय नाय काय तर आहे?
एक.
ती तू. त्या मॉलला गेली का ग? ते एक मॉल नाही का? एक मोठ छान कॅफे झालेला आहे. आपल्या गावाला अरे हा! जावून आली का? वाॅव
आईस कॅफे ते मला खूप आवडलं? काय काय खाय होत. बाई
मी का म तिथ
जवढे पदार्थ आहे ना? तेवढे पदार्थ खाल्ले होते. अग भांडी घासते ना ग तु एवढ
बघायच कमी कोण आहेत का घरी?
पंधरा हजार रुपये. किती रुपये घेते मी बस दोन हजारांमध्ये काय होत बाई अशी किती घरी जाते मी.
बघ तु मग तू रात्री पण काम करती का? रात्री पण काम करते? मग बाई नाईट ड्युटी वैगेरे राहती. अच्छा नाईट नाहीतर कपडे धुती. अच्छा अच्छा
आणि प संडेला भांडी घासती. अस ते पण कोणालाच सांगू नको.
तिथल्या लोकांना वेगळ वाटेल बरं का ग बाई. अगं बाय बाई म्हणून घेऊन येते ग तू म्हणून म्हंटलं काय ग कोण आलय? मेरी जाना मेरी जाना बोला काय तरी अगं माझ्या नेटच जातोय. त्याच्यामुळे म्हंटल आवाज येईना गेला. नाही हो. का नाही-नाही सकाळी एकदा जातो.
नाही नाही
येडे जाम ना त्या म बावचळल नुसतं. कत्तर्ड मेलं नुसतं. हजार वेळा सांगितेत त्याला येत तो जाऊयाेत ना कस जाऊ तरी त्याची काळज करतच राहाय आजुन.
हम्म. ह.
अरे अ. जीव हाय तिचा. जीव अडकला. काय म्हणते त्याला. अग नाही जीव अडकला ठोक्यात. काय म्हणते त्याला. काय हाय ते. मार्बल मध्ये. जीव अडकला मारवाल मध्ये. अगं एक पक्की. धगधग वाडते दोऱ्यात. पुटी पा बाई ग. कस कर मत नाई ग. बाई. बाई ग. एक पट्टी पाचशे रुपयाची ती. तुटली ना ये अम्मा. तर काय होईल. तिच तिलाही नाही माहिती नाही का. हा.
आई ग दत्त जयंती.
कोणाशी बोलते ग. मला. फोनलावते आणि दुसऱ्याशी. ब्लॅकडन-ब्लॅकडोन. बाउचळ. अगं ती पोरगी ना. आमच्या बाजूची पोरगी. एवढी आगाऊ एवढी आगाऊ.
बघ कशी बोट दाखवते. तिच्या आईने काय तिला शिकवलच नाही बाई काय करते.
ह बा काय-काय न वा नाही राहतय.
त्याच्या आळवळणच हाय घरात. स्वतःला लई समजत
त्याला पोटा गडदी कोणा हा नाही अशी वाटत सांगता बघ ना सटासटा मारवा. बारी ब मरू दे. जाऊ दे. ताण तरी जाइल लोकाचा. लई तांन देती कामाना काजयची.
नाहि
बघ बाय आता आपण बोलतोय ना. मला तोंडातून बोलतो फार फार की. घरी हो तोंडातून-तोंडातून बाहेर बठून काढतात का. तोंडात टाकून बाहेर काढतात ची ग बाई. ची ग बाई. लई घनताड हौसा. कशी कली आहे ग बाई तु. हा ना बाई काय करते.
हिजड्यांची भरती.
हा ना तेस आहे. चिकणी म्हे दे. दे. मा चिकणी दे. दे. सळत का. अरे आमच्या गल्लीत एक पोरग
भुकडे नावाचा. तो सारखं येतो. आणि बोलतो. नाही ना मतरी ली नावाची ना. ना. देणा.
घ्यायच आणि काहीतरी देऊन द्यायचं त्याला. मी चापट मारू का त्याला? सुट्टं नाय आहे हिच
करा ग
काय नाही. कशी कराले बाई? हा ना बाई, का कशी नाही, हा ना, काय आता ना. नवरा आलाय मी कॉल ठेवणार हाय बाई, आगं बाई थोड्यावेळ थांब गं, नको बाई ठेवती कॉल. अगं बाई विचारायची होती विचार विचार क तुला काय म्हणा वाट मला कळ झालं र काम करू न का जनावर एकटा असताना ते तू जनावर नसला एकट अस तुम्हाला फोन कर
हो
मला तु काहीतरी मपूजेसाठीठी एक गोष्ट आहे माझ हा तेपरी आम्हाला काहीतरी विचारणार होती टक बाज तिची मे मनस्थिती बोलतात ना छोट तिचां जो छोट मेंदू आहे ना ति दगड घालायच आहे डोक्यात असा प डोक्यात मोठ मेंदू गुडघ्यात अरेले पागल बाई
तिथ मी हिंदुस्नी आलेलं आहे
घरात मुळे झाले तर तिने मीठ टाकलं मीठ लोक बाई टाकतात साखर आणि मीठ टाकू राहि इंटज ह आमच्या घलीती त वरगीच्या बट बाहेर खात ह तिरा पटचेलकन चटक नाटक
ह
हासती का नुसते बाऊचाले वणी